आवाज येतोय माझा
नाही अलाग लाग
हा हा
आई सोडा त्यांची मॅडम कसं चांगलं आहे हो सगळं म्हणजे असं किती आता पन्नास कायतरी पन्नास पंचावन्न मुलं आहेत त्यांच्या शाळेत पण कसं सगळ्यांच्या वैयक्तिक लक्ष अस म्हणजे कुठला मुलगा काय करतोयना डब्यात काय आणलंयथर्यंत सगळं सांगतात त्याने असं म्हणजे तेवढं लक्ष असतं त्यांचं
तसच पाहिजे हो
आणि हि कसं लहान लहान असल्यामुळे सांभाळून पण घेतात रडायला लागलं की असं उचलून वगैरे घेतात चारवतात अजून लहान असेल तर छान असे काळजी घेतात तो मुलांची त्याच्यामुळे आम्हाला पण कस टेन्शन नसते ना सोडून आलं की आणि अगोदर आम्ही शाळेला घातलो ना तेव्हा दोन वेळा व्हिडिओ कॉल करून दाखवायचे शांत बसलाय का नाही मग फोन करून सांगितलं विश्वास बसत नाही ना म मॅडम दोन वेळा असं व्हिडिओ कॉल करून दाखवायचे आम्ही जेव्हा नवीन शाळेत घातलो तेव्हा
हा
थोड्या दिवसानंतर मग तो काय रडायच बंद झाला मग काय चाललं शाळेला मग
ज्यावेळी मित्र मैत्रिण होतील त्यावेळी
हा नाही नाही एरडच आणि तेी एकदा शाळेची ओढ लागली क नाही मग घरात राहायचं नको म्हणतात आता आम्ही गावाकडे गेलेलो तिकडून परत आल्या विाराय लागला आपण उद्या शाळेला जाऊया आपण उद्या शाळेला जा म्हण रोज विचारतो शाळेला जावे काय म्हणून आता ओढ लागल्या अश शाळेची आहे
होय
तर शाळा म्हणजे शाळच घेत नाही त्याच्यामध्ये वेगवेगळ ऍक्टिव्हटी घेतात सगळं काही असं करायला वेगवेगळं करायला सांगतात किंवा आणायला सांगतात त्याच्यामुळं छान वाटते ते मुलांना पण शाळेसारखं जावंच वाटते मग
होय ते कस रागवलं की चिडचिड केले की मुलांना थांबू वाटत
हा हाय मग ते मॅडम कसं नाही रागवत अजिबात आणि मॅडम काय रागवत नाही काही नाही पण त्यांना एवढं घाबरतात कि मॅडम असं पायरीवरून यायला लागली की सगळी बाहेर खेळत असली तर ना आत जाऊन आपापल्या जागेवर बसतात असं आहे आणि व घाबरतात पण आणि तेवढ प्रमाण पण राहतात सांगतात पण तेना त्याच्यामुळे कस आम्हाला टेन्शन नसते ओ सोडून आला की रडायला लागलाय की काय कराय लागलाय ह
फी वगैरे भरावी
होय होय फी आहे की
हा हा
फी आहे पण तस काळजी पण घेतात म्हणताना काय फी तेवढं काही जास्त नाही सोडा पण काय नाही वाटत मग
हा हा
आणि कस जवळच आहे ओ आम्हाला सोडायला आणायला वगैरे चालत जाऊ शकतोय
हा आजूबाजूची पोरं पण आहेत ना
आमच्या घराच्या बाजूचा एक आहे तो पण त्याच्याच वयाचा आहे त्याच्यानंतर अशा दोघं जण मोठी आहेत
हा
गल्लीतले एक पाच सहा पोर आहे तिथं मग ते सगळे ओळखीचे असल्यामुळे त्यांच्या बरोबर जात आहे ना
आपल्या सोबत कोणी असलं तर काही वाटत वाटत नाही जायला - यायला.
की कोणीतरी असलं की काय वाटत नाही एकट असलं की नको. वाटते मग ह तसच आहे मुलांचं पण जेवढी मुलं त्यांच्यासोबत असतील तेवढंच त्यांना पण चांगलं वाटतय जायला शाळेला
हो आणि मुलांना कसं जेवढी लहान मुलांना जेवढी माया लावल तेवढी थोडे असते या त्यांना मायेन प्रेमानच सांगायला लागते नाय
जरा रागवला की मग ते नाही जात त्यांच्याकडे मग
हो
जे किती लहान असू दे त्याला जरास रागवा कि लगेच त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव ब
बदलतात होय. आता आमचा एवढा एवढासा आहे तर जरासं कावलं तर लगेच रडतोय
होय होय तसच असतय ते
आणि त्याच्याकड जेन कावले नाही त्याच्याकड काय खायला शिवाय परत जाहीच नाही त्याच्या
हा हा होय होय तसेच असतात. आताची लहानपरच लई ऍक्टिवयची
होय बुद्धि शार्प
चार पा होय होय खरंच आहे ते आमच्या वेळेस कुठं असं होत तो आमच्या वेळेस मोबाईल वगैरे पण काहीच नव्हत आता तश मुलांना जन्मताच मोबाईल
आणि कळतंय पण लगेच
काय ते? होय होय कळतय सोडा.
नाही दाखवला तरी लगेच कळतय - आता माझ्या फोनवर कुणाच्या तरी फोन वााय लागला की हो लगेच हात लावतो
हाा बघ तस तस असतंय ते
हो आहे
हम्म
की काय नाही मग
बाकी छय नाही खाय सन मा
हा हा
तुमचं
आम्ही पण निवांतच
हम्म हम्म परवा आहेऐ का त आहेनी का नाही मला छान रेसिपी सांगितली आहे ते अ प काय. तुम्हाला रव्याचे. वा. भिजत घालायचा त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि आपल्या आवडीनुसार भाज्या मिरची वगैरे घालायचं
नव्हे कशात म्हणजे पाण्यात घातल्याला तेनीीरावा
हा नाही नाही नाही पाण्यात भिजवायचा
हा
आणि थोडस दही घालायचं वाटतं आणि खायचा सोडा जरा अस टाकायचा आणि एक पंधरा वस स मिनिटं ठेवायच म्हणे ते भिजवायला आणि मग त्याच्या ते करायचे आणि मग द्यायचे मुलांना खायला
खात का
हा असं सांगितली छान वाटली ती रेसिपी म्हणजे झटपट आपे हो म्हणजे आता आपल्याला आपपे करायचं झालं तर कसं अगोदर तांदूळ भिजत घालायचं मग संध्याकाळी ते मिक्सर ला लावायचं
होय
असं रस्तय ना
होय अ मी कसं करतोय माहिती आहे बर. हॅलो हॅलो.
हॅलो.
हा बोला की.
हा तो जरा उठला, त्याला झोपवून आले.
झोपला?
झोपला परत होय. काहीतरी आवाज आला ना, ते कसं तर रस्त्याला लागूनच घरचं हाय आमचं. मग ती गाड्या वगैरे आल्या ज्यानं ते असं फास्ट गाडी गेली की, आवाज येतोय नव्ह. त्या आवाजाने उठतोय मग.
हा हा, मग दार बंद
बुक केलं तरी पण येतंय आवाज आणि हित आत बेडवर झोपावं, म्हणजे बेडवर लय गरम होतंय नव्हे.
होय.
ज्यामुळं मग नाही झोपत. म बाहेरच झोपवती गाडी वगैरे आलं का न्हाई कायतरी आवाज आला की मग उठून बसतोय.
हां हां.
असं करतोय, जरा झोप पूर्ण झाली का नाई मग ठेवतोय ओ, नाहीतर मग सारखं चिडचिड करतोय, व्यवस्थित काही खात नाय, काय नाय. झोप पूर्ण झाली, की मग खेळ तोही फ्रेश होतोय.
मुलांना दिवसाची दोन तास तरी दोन आडीच तास तरी झोप हवी.
होय होय. पण कुठं झोपत्यात आ त्ताची पोरं सकाळी पण लवकरच उठतंय आवो, फक्त दुपारी दोन तास झोपतोय बघा.
आमचा सकाळी उठतोय, आठ वाजता खर. खरं दिवसाचा अजिबात झोपत नाही, आता झोपवून आलतो तुमचा फोन कट झाला क नी
हा.
त्यावेळी मी परत ट्राय करालोय, त्याव जो लागला नाय ह्यो उठून बसला, त्यो अजून पर्यंत उठून
म झोपलाच नाही तेच्यावर? ह मग तुम्ही दुस दुसरा कुणाला केला का नाही
नाही केला ह्यो उठून बसला की थोडा वेळ रडतोय
हां हां होय होय उठल्यावर घ्यायलाच पाहिजे आलो जरासं हां ह
म आत्ता खेळालागलाय मग म्हंटलं ट्राय तरी करून बगूया आता कोणतरी संपर्क सं परगातलं बगायला पाहिजे
होय होय आ ते हे केलत म्हण बघा ग्रु हे फोन अ फ्रेंड साठी कणी ग्रुप केलेत म्हण बघा तेच्यामधी नंबर अँड करायलागलेत मग तेच्यावर कणी मेसेज करायचं म्हण ह्या ग्रुपवर मेसेज करु नका म्हणालागलेत न्हवे
मता ते नंबर कुठं द्यायचं कोणत्या ग्रुप
ते मला पण नाही माहित आता मी परवा एक त्यांना फोन केलेलो नव्हे त्यांनी मग मी म्हटलं माझा अजून कॉल होते नव्हे कुणाचा तरी ओळखीचा नंबर अस असल तर द्या म्हटल्यावर त्यांनी म्हणा लागले की ग्रुपला तुम्ही ऍड नाही काय म्हटलं नाही म्हंटलं मी मग त्या ग्रुपला जॉईन होत त्याच्यामध्ये आहेत सगळे फोन फ्रेंड साठीच ते ग्रुप केलं तर त्याच्यामध्ये आहे त फोन लावून तिथं मेसेज करून विचारा म्हणाला
आपल्याला पाहिजे ना कुणाला अस तरी माहिती तर असते कस अ
वेगळा लावताय काय बघा लावून एक पाच मिनिटांनी लावा काय होन